हॅलो? हॅलो? हॅलो? आवाज येतोय काय माझा? हॅलो?
आवाज येतोय? होय तुमची
हा बोल कि. हॅलो?
हा दिदी मला एक विचा
रेंज मधे
करायचं
वाव
अ दीदी मला एक विचाराय तुम्हा मला म्हतलं आज रात तर मी काय रेसिपी बनवू सांगताय काय तुम्ही मला?
म्हणजे काय बनवायचंय तुला आसं स्पेशल काही घरी कोण पाहुणे आलेत काय असाच आप तूला कंटाळा आलाय काय छोटीशी करायची हाय क बनवायची काय खायची आहे तुला?
अ मला कुठलीही रेसिपी सांगा बट हा माझे घरी ना पाहुणेतिन येणार आहेत आता रात्री तर मी काय बनवू मला सांगा. लाय का तुम्ही?
हम्म काय म्हणजे व्हेज काय नॉनव्हेज?
व्हेज पण सांगू शकताय तुम्ही नॉन नॉनव्हेज पण सांगू शकताय.
चालतय नॉनव्हेज मध्ये मग पुलाव बनवतीस.
ठीक आहे नॉनव्हेजमध्ये पुलाव ठीक आहे सांगा.
पुलाव बनव आणि रोस्टेड चिकन बनव चालतय.
रोस्टेड चिकन ठीक आहे सांगा.
काय व्हेज बनवायचं असल तर व्हेज सांगेन मी व्हेज सांगू काय?
सांगा नाही चिकनच सांगा.
हा बर बर चालेल म्हणजे पुलावी रेसिपी कशी? त्या बिर्याणी सारखीच आहे पण झटपट होणारी आहे ग बिर्याणी करण्यात म्हणजे वेगळे दम बिर्याणी त वेगळी रेसिपीला जात्या आणि पुलाव हा वेगळा होतो. पुलाव कमी वेळेत आणि झटपट होतय, काय म्हणजे आता तुला जर वेळ नसेल तर तू पुलाव बनवू शकते हा
आता सांगा कसं बनवतील.
हा चालतय. जर तुला बिर्याणी करायची अस असतील तर, म्हणजे जरा जास्त टाईम लागतोय त्याला तुला बिर्याणीची रेसिपी मी परत कधी तरी सांगेन आता मी तुला वेज हेजी पुलावची सांगते बघ चिकन वॉश करायचा पण ची चिकन वॉश के चिकन चिकन जेवढं घेणार हायेसा. ना अर्धा किलो एक किलो तेवढंच तांदूळ घ्यायचं तांदळात पण ती इंद्रायणी राईस असतोय माहित हाय मग ते बारीक तो नाही घ्यायचा बासमती राईस चावल मोठा मोठा असते ना तोवाला हा तो घ्यायचा. चा मोगरा वगैरे आणि काय करायचं अ चिक चिकन वॉश करताना विनेगर आणि लिंबू पूर्ण हे करायच लावायच त्याला आणि त्यान वॉश करायच दोन तीन, वेळा दोन तीन, पाण्याने वॉश करायच कारण पूर्ण स्वच्छ त्यानच होतय.
अच्छा विनेगर आणि लिंबूनच स्वच्छ होतय.
हा म्हणजे त्याच ब्लड वगैरे असते ना पूर्ण निघून जाते त्याच त्यामुळ. आणि त्याला मग मीठ लावायचं हळद आणि थोडसा गरम मसाला आणि चटणी लावून असं थोडीशी लाल तिखट आपल्या घरातली ते लावायचं आणि अ थोडासा लिंबू पिळायचा त्याच्यावर.
अच्छा लिंबू मतलब एक काय दोन
लिंबू एक म्हणजे जेवढा चिकन नाहीन त्यातले एक अर्धा पिळा दोन एक लई मोठ लयी होणार ते. अर्धा पिळायचा कारण आपल्याला पुलावामध्ये दही पण वापरायचंय, आणि हे पण वापरायचंय, आहे आपलं टोमॅटो सुद्धा वापरायचय. त्यामुळं अ कस बॅलन्सिंग राहायला पाहिजे ना नाही खूप आंबट होईल आणि उन्हाळ्याच्या दिवसात आंबते तुला माहितीच आहे. त्यामुळ मग ते खूप नाही आबं पट झालं खाऊ वाटत नाही.
बरोबर आहे! हां!
मग ते! तसं मॅरनेशन करून एक पंधरा मिनट ठेवायच मग मू असं आपण बटाट्याच्या भाजीला उभा उभा, किंवा मसाले भाताला उभा उभा, कापतोय ना कांदा. तसा कांदा कापायचा. आणि टमॅटो कापायचा. आणि आलं लसूण मिरची आणि कोथिंबिरची पेस्ट करून घ्यायची. आता तू पुलाव कशात ब म्हणजे कुकरमध्ये बनवणार आहेस, का आपल्या भांड्यात बनवणार आहेस. कुकरमध्ये किंवा भांड्यात बनवणार असचील तर अ कसंय सांगतोय ब तुला, कुकरच्या शिट्ट्या काय तुला तुझ्या अंदाजानुसार तू देऊ शकतेस मग आता ज्यात. बनवणार आहेस ते. गॅस वर ठेवायच आणि त्यात थोडं तूप आणि तेल अ टाक मिक्स कराचं किंवा तू तूप टाकू शकतीस किंवा तेल टाकू शकतीस जसं घरात. किंवा तुला जसं तावडेल तसं. त्यामध्ये मग खडे मसाले टाकायचे खडे मसाले कोणते जिरे लवंग दालचिनी तमालपत्र मोठी वेलची, छोटी वेलची, जायपत्री आणि फूल भेटतय बघं ते गं मसाल्यात फूल असतय
होय होय हां फुल
हा आणि थोडेसे मिरे येता घ्याय च घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा गॅस बारीक करून हे मसाल्यात टाकायचे म्हणजे थोडंसं तेल तापवायचं मिडियम लई हिट करायचं नाही कारण मग तू हिट केलीस ना तर ते जळणार बह मग मह टेस्ट बिघडणार त्यामुळं कमी गॅस वर हे परतून घ्यायचं म्हणजे जरा असं रोस्ट करायचं भाजायचं आणि मग त्या त्यामध्ये आपण कांदा घालायचा तो आपण दोन तीन कांदे घेतलेले ना कापून ते कांदे घ्या घालायचे. आणि त्याच्यावर थोडस मीठ टाकायचं कारण त्यामुळे कांदा मऊ होतोय आणि तळा जातो लवकर ह मग परत भाजलीच ना व्यवस्थित मग त्यामध्ये टॅमॅ टाकायचा आणि टॅमॅटो टाक त्यांना सेम प्रोसेस करायचं, उभा -उभाच टाकायच कारण उभा उभा चिरलीस ना टोमॅटो की, तो विरगळतोय लगेच आणि तो जास्त जेवढं मोठ मोठं कापशील ना तेवढं त्याला विरगळायला वेळ लागतोय त्यामुळ उभा उभा कापायच आणि त्या त्याच्यावर मीठ टाकायचं मीठ टाकलेस ना ते विरगळतय पूर्ण, लगे लगे शिजला जातोय ग लगेच मग गॅस बारीक करायचा आणि ती पेस्ट केलेली ना ती पेस्ट टाकायची आलं लसूण मिरची कोथिंबिरीची पेस्ट कारण आलं आणि लसूण जळतय लगेच मोठा गॅस केल्यानंतरन आणि त्यामुळ बारीक गॅसवरती चांगलं परत वतुन घ्यायचं त्याच्यानंतर न ते आपण चिकन टाकायचं आणि पूर्ण त्याला व्यवस्थित एक पंधरा वीस मिनिट शिजवून घ्यायचं आणि ख गरम मसाले टाकायचे आपले पुलाव मसाला ज गरम पुलाव मसाला तुप टाकायचा गरम मसाला आणि परत लाल तिखट टाकायच कारण ती ते मॅर्निश करताना आपण थोडस टाक पिट लावून
ठीक आहे त्याच्यामध्ये मी एक मसाला ऍड करू शकते काय अजून?
कोणता गं
ते मी सारखं-सारखं हर एक रेसिपी मध्ये एक यूज करते किचन किंग मसाला आहे ते सगळ्या मधी
आ किचन किंग मसाला अगं खरं खूप छान आणि बेस्ट मस्त साला आहे मी पण ते युज करते तू कर मला वाटतय मसाला आम्ही आम्ही पण सगळ्या भाज्यामध्ये किंवा कुठल्या पण रेसिपीत टाकतय ते कि चन किंग तर ताक असतो चांगलं होईल आणि मग त्यानंतर गरम पाणी ओतायचं या चिकन टाकलयस ना चांगलय पंधरा वीस मिनिट वाफवून द्यायच मग दही टाकायची थोडीशी आणि परत एकदा म्हणजे पूर्ण त्याचा मसाला बनतोय सगळ्याचा त्या म मसाला बनला ना ए पंधरा वीस मिंट झाकून तसच ठेवायचं अ मोठ्ठा गॅसवर थोडासा मिडियम गॅस ठेवायचा आणि चांगल शिज तु देयाच्या त्याच्यानंतर तर ना मग त्याच्यात गरम पाणी घालायचं हे महत्त्वाचं कारण आहे तू यात जर गार पाणी घातलीस तर पूर्ण रेसिपी बिगड त्याची शक्यता आहे आणि त्याची टेस्ट पण होणार नाय लवकर आणि शिजनार तर आजिबात लवकर नाही टाकून आपलं हे सगळं मग गरम पाणी घालायचा त्याात आणि राइस आपण राइस घेतलेला ना तर राइस एक आर्धा तास आधी भिजत घालायचा पाण्यात वॉश करून धुवायचा त्याला आणि भिजत घालायचा आर्धा तास कारण भिज जिल्यामुळ तांदूळ काय होतेय म होतोय आणि लगेच शिजला जातोय आणि त्याच्यात तीक पावडर मिस्क सस्त्या ना तांदळात पावडर लागलेली त्या एक, दोन, तीन वेळा पानाने धुून काढायचे आणि तांदुळ गारवा तस पण भिजत घालायचा म आता भिजलेला तो तांदूळ आपल्या आर्धात आताच भिजल्याला तांदूळ काय करायचं? धेयाम ती सारखं होते ना हे कारण आता आपण गरम पाणी घातलय मग एक त्याला झाकून ठेवायचं आणि उकळायचं उकळल्यानंतर ना मग ते अवय अ राइस राईस टाकायचा त्याच्या आणि हलवायचं आणि एक अ दहा मिनिटं गॅस मोठा दीपीका त्याच्यानंतर ना पूर्ण बारीक करायचा आणि कुकरला च तर लावलीस तर तीन ते चार शिट्ट्या दयायच्या कुकरला तुझं तयार बघ राईस आणि कोथींबीर आणि पुदीना तुझ्या आवडीनुसार टाकू शकतेस वरून टाक किंवा तेलामध्ये टाक
अच्छा आणि अ दिदी ते आता ते तुम्ही चीक्कन राइस तीन बनवलाय त्याजावरती ते माहित ये अ ऑनियनला जरा तेलमध्ये फ्राय करून वरती टाक
हा त्या ती बरीस्ता म्हणायचा, त्याला बरीस्ता म्हणायचा त्याला काय करायचं, माहित आहे एकदम बिर्याणीला वापर ते दम बिर्याणी बिर्याणी मध्ये वापरतात मी परत एकदा सांगीन दम बिर्याणीची पण हे आहे ना, ह्याच्यावर पण तू बरीस्ता टाकू शकतेस काय करायचं तेलात कांदा चांगला तळायचा तेल जास्त वापरायच आणि कांदा एकदम असा लालसर होऊ पर्यंत तळायच तळाय तळताना मीठ घालायचं, कारण त्याची टेस्ट ला ग खूप छान लागत्या. तू असंच खालीस ना तरी पण तुला म्हणजे त्या आपण ह्या मसाले भाताला पण वाप असं करू शकतोय तुला माहित आहे दालच्या राईस मध्ये राईस
होय माहीत आहे की, दीदी
ह ते छान लागतयं क नाही तसं आहे मग तू टाकू शकतेस तसं करू शकतीस होय आणि हे रायता बरोबर खाऊ शकता हे तुम्ही पुलाव आणि झटपट होते लागत नाही आणि आणि आणि काय बनवायचंय? हॅलो, आवाज येतोय काय?
तुमची वॉईस
आता आला काय क्लियर आला की मला तुझा आवाज.
होय आता क्लिअर आहे. हा,
हां बोल हा हे असं बनव आणि बघ तुझ्या पाहुण्यांना खाऊ घाल. नक्कीच तुला चांगलं म्हणजे असं फस्ट चांगला मिळेल आणि मला आठवणीन कॉल करून सांग की कशी झालेली.
हो.
हो हो असं तर ठीक आहे, मी पहिल
हा चालते. चालेल ठेऊ काय? बोलू
हा, बाय.